हॅलो? हॅलो? येतय का आयकू?
हो,
हॅलो! आवाज येतोय का माझा? हॅलो! आवाज येतोय का म्हंटलं माझा?
हो, हो येतोय,
हॅलो बोल ना बोल की हम्, ह काय म्हणतेस, काय म्हणतेस म्हणटलं, काय नाही बघ आवरय लागले, मी आवरलोय लागले म्हटल, ग तू काय करणार जाऊन आले म्हणे परवा,
मग,
हॅलो?
हो गेलते बाई जरा, बहीण बहिणीच्या पोगाचं लग्न होतं म्हणून गेलते ग.
होय, तिकडं काय, काय फिरण्यासारखं वगैरे,
तिथं गावात ते गुलबर्गा म्हण गाव आहे, आमच्या मामाचं गाव तिथंच खूप छान मंदिर आहे. बसवेश्वर आणि, बसवेश्वर म्हणून असं मस्त मंदिर आहे, मोठे मोठं मंदिर आहे.
बर,
हा म्हणजे ती लिंग आहे, तसं देव आहे पण तिचं गाव तसं म्हटतं मी, ना आपल ग्रामदैवत, कस अस अस ग्रामदेव अस कस छान आहे अस, महादेवाचे महादेवच्या पिंडीला असं, तीन असं तोंड असल्यासारखं फार मस्त आहे.
हो,
हो खूप छान आहे मंदिर, आम्ही लहानपनी रंगपंचमीला यात्रा असते त्या, जत्रेला पण जायचो आम्ही, असं खूप छान असायच सुट्टी लागलेली असायची सवय आहे. जायचं आम्ही कधी, कधी, ह तिथन मग परत ह्याला, गेलतो बदामी आपल्या शाखंबरीला,
हो ते पण मस्त आहे, लेण्या वगैरे खूप छान,
शंकरीला गेलेलो तिथं, माकडं खूप असेल बाई, होय माकडं किती, असतेत नाही तिथं,
होय आम्ही तीन चार वेळा, जाऊन आलो आता.
हम्म,
सुंदर आहे ते पण मंदिर आणि, तिथं माहिती का तुला ते, तू जर का साडी नेलीस ना देवीला
तर ती साडी लगेच, तिथ हे करतात घालत.
नेसच हा, हा हा आपल्या समोरच काय?
हो आपल्यासमोरच,
बरे किंवा नाहीतरी इतर, ठिकाणी तसं करत नाहीत साड्या लगे विकून टाकते देवीच्या,
हो तिथं नाही तिथं लगेच, नेसवतात आपल्या समोरच
हम्म, तिथून पुढं गेल्यावर पण, सन्नती म्हणून एक गाव आहे, काय चंद्रलांबा परमेश्वरीचं जेव तित्र नाही गेलो आम्ही तिथं जायचं होतं प्लॅनिंग,
हो माझा मुलगा जाऊन आलाय, म्हणजे ऍक्च्युली आमच्या, सासूबाईंच्या माहेरची देवी ती,
माझ्या मुलीचं पण कुलदैवत आहे ते हॅलो
ते हे असतं ना ग हा हॅलो
हा बोलकी हा
वगैरे पालखी वगैरे खूप छान असते तिथली
हो तिथं गेलं की म्हणे कसं असं सवाषणी बाई कोण गेली की नाही मग ते त्यांनी कुंकुमार्चन करूनच यायचं असतं म्हणजे कुंकुमार्चनचं फार महत्त्व आहे तिथं
हो हो ते कर्नाटकात जास्त
हा हा हा छान आहे छोट्या छोट्या मूर्त्या ठेवल्या असते त्यांनी असं कुंकुमार्चन मेन मूर्तीला करणं होतं नाही ना मग तिथं छोट्या छोट्या मुर्त्यावर करते कुकुमारचंन
हो डायरेक्ट त्यांचं हे
हा आणि आम्ही हेला आम्ही लहान पण जायचं ब गुलबर्ग्याला का नाही असं तिथून आपल्या इथं कसं रामलिंग आहे तसं तिथं पण रामलिंगच आहे तिथं तर असं आजमध्ये तळ त असं तळघरात देव असल्यासार काय ते पायऱ्या उतरून खाली जाव लागत तिथ जाऊ
ते कर्नाटकातच आहे ना ग नरसिंह पण ते पाण्यातन जायचं काहीतरी कर्नाटकात ह ह
ह्याच्याकडे बिदर बिदरला बिदरला आहे ते बिदरला
हा ते पण सुंदर आहे तिकडे एकदा जायचंय असं
हो पाण्यात न जाव लागते आणि असं धरून साकळ्या साकळ्यात एकच मार्ग आहे असा एक एक यायला तर नाहीतर जायला तर फार असं अडचणीत येते खूप पण जातात लोकं भक्तीस
कमरएवढं पाणी असतं म्हणे तिथं
हो हो हो असं लहान मुलांना तर असं खांजर घेऊन जाते मी व्हिडिओ बघितला गेलो नाही तिथं कधी पण व्हिडिओ बघितलेला मी ते युट्यूब वर किती छान वाटतय ते तर असं मुलांना डोक्यावर आपल्या घरातले कि असं खांद्यावर बसवून घेऊन जाते पाया पडायला पुन्हा कोणास तर फुलं देवत असणार म्हण जायलाच पाहिजे ना
हो हो हो शंभर टक्के गेलं पाहिजे
तिची जरी अवघड असल तरी जायलाच लागते
जाय लागत आणि कर्नाटकातलं पण मंदिर सुंदर आहे का ग म्हणजे आपल्यापेक्षा स्वच्छता खूप असते त्याच्यानंतर तर त्या तिथलं म्हणजे वेगळंच हे अग असं
हो आता आम्ही ह्याला आमच कायम सुट्टीला आम्ही जायचो कोण आजवळला तिथं पण असं हे पण छान आहे दर्गा दर्गा एक मुसलमानचा तिथं अे मोठ ी मोठी पितळची थाळी त्या राज्याने चट चिकवलेली ती अजून पण तशीच आहे त थाळीवर चिटकलेली आपण कस हो आपलं आपला कसं फॅन असतो का नाही तसं ती डिझाईनची एवढी मोठी प थाळी चिटकवलेली तशीचयेते राजान त्या
होय
थ किल्ले आहेत हो किल्ले आहेत किल्ल्यावर अजून सुद्धा तोफ आहेत तोफ वगैरे असं आहेत म्हणजे आम्ही लहान
ते विजापूरला पण काहीतरी आहे ना तसं
हो हो हो विजापूरला पण आम्ही बघून आलेो उपली बुरू असं उपली बुरज तर असं ओरडले की नाही गोलगुमटा मध्ये त्या असं असं सात वेळा आवाज येते गोलगुमट्यात
काय सांगते
हो आणि उपली बरुज म्हणून तिथंच आमच्या काकोचं माहेर आहे उली बरुजाे तिथं त्या बुरजावर आवे् जाऊन. अ म्हणजे असं बघून आलत तिथं मोठीच्या मुठी तोफ आहे त्या तोफ असशी एवढी मोठी तोफ व्हय का नाही बोलायचं काम नाही फार मोठी तोप आहे आमच्या काकूच्या घरापशीच आहे.
अच्छा म्हणजे हे कर्नाटकात पण भरपूर आहेत. असे हे बघण्यासारखं. ते आलमट्टी धरण वगैरे पण तिकडच आहे ना काहीतरी मी ऐकलं होत. तिथं काहीतरी तीन मजली खाली जायचं ते नदी बशीच आहे ना ते. धरणा पशीच आहे ना ते मंदिर ते म्हणे असं आणि तीन मजली खाली उतरुन जायचं ते महादेवाचं का कसंच तर आहे मंदिर. तीन मजले खाली जायच परत तीन मजले बरे यायचं सेम लीपट बिबटा काही नाहीये तिथं आणि असं. आणि समुद्राच्या मध्ये आहे ते असं म्हणजे चारीकडनं समुद्र आहे.
हम् हम.
आलमट्टी धरन
छान छान आहेऐ म
हॅलो.
हा जा म्हणजे असं बघायला जायला तर. पाहिजे आवड पाहिजे माणसाला फिरायची.
फिरायची हव कर्नाटक ते गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटकातच आहे का ते कोल्हापूर जिल्ह्यात काहीतरी आहे ना. ते पण सुंदरच आहे म्हणे. तिथे तर म्हणे असं जुल्यावर न जायचं वाटत. काहीतरी देवाला महादेवाल.
होय हा हा हा आणि गुलब कर्नाटकात फार फिरलं ना कारण आमचं मामाचं गाव असल्यामुळे जरा जरा पाहुणे पण आहेत तिकडं मावश्या मामा सगळे तिकडेच असत त्यामुळं गुलबर्गेला आमचं कायम जाणवायचं दिवाळी सुट्टीत तर जा. हो वर्षात न एकदा. तरी व्हायचं एकदा दिवाळी सुट्टीत नाही तर उन्हाळ्या सुटी दोन्हीपैकी एका सुटीला आम्ही जायच. त्यामुळे आम्ही का नाही आमच्या मावशीचं घर ते आमच्या मामाचं घर खूप अंतर होतं. पण आम्ही असं चालत दंगा करत मस्ती दंगा मस्ती करते बुरजावर जायचं. तिथं तो. होती त्या हकडे इकड ह्या तोफ्याला इकडने एक जण कान लावायचं आणि तिकडनने एक जण जोर जोरात तोरडाचा असं दंगा मस्ती करत जायचं मावशीची मामाची मुलं. फार मस्त आहे तीत हम्म.
हम्म कर्नाटकात स्वच्छता भरपूर देवांना
पर असते आता ते शर्णा बसवेश्वरचं मंदिर आहे काी नाही एवढं सुंदर असतं स्वच्छ असतय खूपच स्वच्छ असतंय तिथं.
आपल्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा आंध्रात वगैरे स्वछ. स्वच्छतेला फार महत्व आहे तिकडं आता तिरुपतीला तर. एक लाडूच ते कण जरी पडला ना लगेच उचलायला येतात बघ.
बघ पाहिजेच ग तस त्यापेक्षा सुधा माणसांना सवयी पण लागत नाही नाही तर कुठं पण काय पण टाकायचं. कागद तेन अस करून उपयोग नाही नाही.
हम्म आपल्या महाराष्ट्रात पाण्याच्या बाटल्या सगळीकड हॅलो.
हा बोल की.
आपल्या महाराष्ट्रात आवरलं कि सगळं आता चाललंय तेच मंदिरात. कि मैत्रीणीचा फोन यायला सारखा.
हा हा हा.
हम्म हम्म.
हम्म.
ती ऐकत नाही अगं मला म्हणते, हो गेला की, सकाळी साडेसात लाच जातो तो.
हम्म डबा घेऊन जातो का?
हो डबा, दोन डबे असतात एक
हे तर,
नाश्त्याचा, त्याच्यानंतर एक जेवणाचा. आणि ड्रायफ्रूट असतात सगळे, सकाळ सकाळ ते खायला लावतात त्यांना.
त्याशिवाय कारण आता गेले की, आताच शिक्षण का आपण कसं जात होतो. म्हणजे एकच डबा चालत होता. दहा मिनिट सुटीत काय तर खात होतो आता तसं नाही. कंपल्सरी वेगळेवेगळे डबा द्याव लाग ते, आपले आपली शाळा कशी अशी बारा ते पाच, बारा ते पाच
तसंच आपण घरी पण येऊ शकत होतो. एकटे पण आता सेफ नये ना यावेेळेस.
हो, आणि आमची शाळा तर किती लांब होती. तरी आम्ही चालत यायचो, दहा जेवणाच्या सुट्टीत आणि जेवायचं आणि पळत पळत जायचं. दहा मिनटं, दहा मिनटं, दहा मिनटं सुट्टी त काय तर खायचं घ्यायचं तिथं,
नाही राहिलं गं तेवढं.
होय होय. आपलं बालपण काय वेगळंच होतं बाई. आताच्या पोरांना मोबाईल, मोबाईल, मोबाईल करत बसत्याती.
मोबाईलची दुनियाच वेगळी आजकालची.
अश, काय आपण कुठं हुदड्या‌ मारत होतो, काय करत होतो. आपले बाई बाबा कधी लक्ष तरी देत. म्हणजे, एवढं काळजी करण्यासारखं नव्हतं नी बिनधास्त होतं. आता तसं म्हणून चालतच नाही.
पूर्वीच्या लोकांचा विश्वास होता. लक्षात ठेव आता काय, विश्वास नाहीे ये लोकांची, विचार करण्याची पद्धत बदली. पूर्वी किती पण तुम्ही शेजारी थांबा. आजोबा आजी सगळे सांभाळायचे आपल्याला, समज, आज तू एक्स व्हाय झेड काम आहे म्हणून. ती शेजारी तू जर राहिली तर, दहा दा फोन करून विचारतात. काय करती‌ बरी आहे का खाल्ली ये का, किल्ली आहे का, पण तसं पूर्वी नव्हत लक्षात ठेव.
नव्हतं नव्हतं हा बिनधास्त राहत होतं. अगं, आम्ही आमच्या लहानपणी गुलबर्ग्याला जायचो कणी मामाच्या गावाला. आमचे बाबा आम्हाला, सकाळी सात आठच्या एसटी न बसून द्यायचे कंडक्ट त्या ड्राइवरला सागायंचे, आम्ही तीघजन भाऊ बहीण तीघजन. अजून मिळून आम्ही एवढे लहान लहान असताना. आम्ही त्या कंडक्टरडायव्हरच्या विश्वासवर आम्ही, सात, सात तासाचा तर कमीत कमी प्रवास करून आम्ही गुलबर्ग्याला जातो तीत. फोन तर फोन होत का, काय होतं ह तेव्हा फक्त जास्तीत जास्त एक. लँडलाईन मोबाईल असेल बघ. मग आमचे बाबा हिथून फोन करायचे आमच्या मावशीला. मामाला हा, मग बसून गेले पोरांना हा. मग संध्याकाळी आमचा मावशीचा मुलगा किंवा, मावशीचे मिस्टर किंवा मामा. फोन करून सांगायच. आमच्या बाबांना पोर पोचले बर का झालं तेवढंच. हो म्हणजे किती विश्वास बघ.
यायच्या दिवशीच फोन असं.
होय, कंडक्टर ड्रायव्हर कोण कुठले आपण कधी त्यांना बघितलं तर अस. हेच्यावर एवढा विश्वास ठेवत होतो. आ ता तस चालतंय का, कोण कुणार विश्वास ठेवतेय काय.
नाही गं आजकालची वृत्ती चांगली नाहीये.
हम्म लाहानच आहे
अगं मी पण जायच की रेल्वे जावा ह्याच्यानी जावा आम्ही तर किती फिरायचं पण असं हे नव्हतं म्हणजे विश्वास होता लोकांचा आता काय झालंय जरा काय झालं की हायच कार्यक्रमच करतेत
ह्या विशेष च नाही म्हंणजे
त आता पैशाला आला लक्षात ठेव त्या काळी पैशाला महत्व नव्हतं आ आपल्याकडे शंभर रुपये जरी असाय शंभर रुपय नसायचे च पन्नास रुपय असायचे पन्नास रुपयात तिकीट दिले काय लागलं खायला तर खायचं तर विषय नाही डबे वगैरे घेऊन जायचं खायला त्यामुळे बाहेरच घेतच नव्हतो काय
आमचे बाबा दिल तर किती द्यायचे आम्हाला चारने आठने एक रुपय झाला त्याच्यावर पैसे ना
तिकीट काढून दिले की पैसे कुठे असायचे म्हणजे एवढं आणि त्या वेळेस कसं एवढं खायला पण नसायचं काय
नाही बाई येऊन जाऊन काय बिस्किट आणि चॉकलेट तेवढंच हम्म
आणि तू गाडीत जात किती होतय बघ हे घ्या ते घ्या शंभर दीडशे पुरत नाहीत येस तोवर
वातावरणच वेगळं झालंय शंभर दीडशे काय खूप लागते रेल्वेने जर गेलं तर काही बोलायचं काम नाही.
जे गाडी देईन ते
पाहिजे असते पाहिजे असते व किंमत राहिली नाही कुठल्याही गोष्टी
अगं त्याला चव पन नसते